हॅलो.
हा बोला काय करताय.
हा बोला की.
काय करताय म्हंटलं.
काही नाही आत्ताच जेवले बघा तुम्ही.
मी पण आत्ताच जेवले.
हा पाऊस वगैरे.
पाऊस आज थोडा कमी आहे हाय काल जरा भरपूर झाला. येऊन जाऊन चालुच हम्म.
अ आमच्याकडं अ नाही काल काय नव्हता पण. आज आहे.
हा हा.
हा म्हणजे काल आज पण म्हणजे एवढा मोठा नाहीय पण आहे. हे थोडाफार बारीक अस चालू आहे हो वातावरण आहे.
हा हा हा.
आम
आणि
हो की क भाप होतो
येतोय काय येतोय आमच्या इकडं. पण आम्ही जिथं राहतो इथपर्यंत येत नाही कधी पाणी पण गा गावात येते.
हा आमच्याकडे पण येत नाही घरापर्यंत अस. पण शेती म्हणजे शेती आहे ना नदीच्या जवळच तिथं येते.
हा हा.
शेतात वगैरे पाणी येतय.
होय खूप नुकसान होत असल.
हो खूप हो आणि मुला- लोकांचं हे पण होते ना त्रास पण होतो लोकांना.
होय तिथं जवळच्या लोकांना भरपूर त्रास होतोय.
हो ते घरा पाणी आल्यानंतर ते का होतय. अ सामान वगैरे हलवावं लागत दुसरीकडं ठेवायला लागतं.
होय होय, काय काय ठेवून ठेऊन तरी काय काय ठेवणार ओ! किती काळजी घेणार.
आणि काय म्हणून कोठली म वस्तू सगळ्या जेवणं आवश्यकच असतात काय म्हणून घेऊन जायचं. कपडे अ सामान धान्य जनावर असतात एक त्यांचं जनावरांचं त्यांचा चारा वगैरे
होय धान्य वगैरे अस शेतकरी असतय म्हटल्यावर त्यांच्या घरात धान्य पण असतय.
होय धान्य त्यांची शेती असल्यामुळे धान्य असताना भरपूर. वर्षाचं वगैरे सगळं साठवून ठेवलेलं असतात ते.
पूर त्रास होत असणार सगळं ती ती शिफ्टिंग काय काय करून करून करणार आहेत
घरातले एवढं सा - साहित्य असतय आणि परत शेतीचा अवजारे वगैर गैरे असतात ते पण सगळं घेऊन जावं लागत.
हा.
खूप म्हणजे खूप ते नदीच्या जवळ असलेल्या लोकांना खरंच टेन्शन होत असेल हे पाऊस.
होय की, आपल्याला काय वाटत नाही आपण इकड आहे.
हा तरी पण आमच्या कसं होतय, आमच्या चारी बाजून पाणी असतय घर मध्ये हे अस असतय घरातून कुठे बाहेर जाता येत नाही भीती काही नाही पाणी आत येत नाही पण अहा म्हणजे बाहेर येणं जाणं सगळंच बंद होतं ना.
हा, हा, हा, हा.
जॉबला वगैरे जाणं मुलांच्या शाळा हो शाळा वगैरे सगळंज बंधन सगळ सगळेच घरी
हा
मोठा होय ते पूरच्या घरात हा आलेला आमच्या इकडे हा म्हणजे आता पण आले म्हणजे पूर्ण फक्त रस्ता बंद झाला बाकी काय नाही पाणी वगैरेहा कुणाच्या घरात वगैरे अजुन तर काही नाही आलं पण पाऊस भरपूर एकदमच पडाला ना, ढग फुटीसारखं एक रात्री एवढा पडला. सगळ्यांना वाटलं आता पाणी येतय जागा म्हणजे घर सोडावं लागणार असं वाटत होतं पाऊस अचानकच थांबला. दुसऱ्या दिवशी ऊनच पडलं.
काय. त्या आधी कधी आलेलं काय पाणी म्हण
हो दोन दोन हजार एकोणीस ला होतो एकवीस ला होतच
ह हां हां
म्हणजे घरा नाही नाही स्विपटिंग होत नाही तेच सांगते ना जवळ येतो पण आमचं घर उंचावरती असाव येत नाहीआणी फक्त रस्ता सगळे रस्ते सगळे बंद होतात
हा हा
हा फक्त घ असं घरात वगैरे येत नाही पण
ह हा
पण सगळ विस करीत होत ना आज मुलांची शाळा परत हा
झाल्यासारख होत
पंपाच खूप अनेक हो आणि ते दुसऱ्यांच्या घरी नेऊन ठेवायचं आपलं स्वतःच असेल तर ठीक दुसऱ्यां च्या घरी थांबावं लागत परत सगळं सामान घेऊन हो आणि करतील पण आता पाणी किती ती पंधरा दिवस घरात थांबल्यामुळ घराच फर्निचर लाकडी वस्तु वगैरे सगळं खराब होत होय असेल वाॉलपट्टी किंवा असं कलर वगैरे केले ते पण खराब होते पाणी लागून नाही चालत त्यामुळे पसृ खराब होते खूप म्हणजे खूप नुकसान होते आमच्या इथं त दोन हजार एकोणीस ला आणि एक दोन हजार एकवीस ला एवढं नुकसान नाही झालं पण दोन हजार एकोणीस ला कारण लोकांना कळलंच नाही ना एवढं पाणी येईल असं वाट आलेस नाय लोक काय करत होते हा येऊन येऊन किती येणार हाय आमच्या उमऱ्यापर्यंत आलेलं दोन हजार पाला जास्त तर आतील त्या हिशोबानें काय केले काय घर सोडलेय पण घरातून सगळ्या वस्तू लिन तरवर ठेवल्या ते पूर्ण लिंतर पण नाही पूर्ण गर ते सगळं वरती शून आलेली वस्तू सगळे खराबच
हा
हालो असं तरी एक असं म्हणजे हिच्याकिनी साड्या वगैरे असं एवढासा हे झालेल्या खराब शालू वगैरे लग्नातला अस अक्षरशात ह रस्त्यावर फेकलेले आहे कपडे सगळे ओली जावु म्हणजे खराब झालेली हो ते कलर वगैरे एकमेकाच लाग म्हणजे साड्या काय होत नाहीत ना एकमेकाचा कलर लागतो ना त्यामुळे
हम्म
बेपत्ता आ आता तर अजून पाऊस आहे वर दोन तीन महिने
अजुन तो ऐ काय होते काय माहिती आणि हम्म हॅलो आवाज तुमचा कटकट होतय कटकट होतेय
कट होत काय
हा आता आला आता आला आला
ह दरेचा प्रॉब्लेम होतोय ना
हा
ह हा ढगाळ वातावरण हॅलो हा येतोय ना आवाज स्पष्ट हा पाऊस आता चालू झाला अ आता पाऊस चालू झाला आमच्याकडे तुमच्याकडे झाला का पाऊस चालू
नाही अजून पण वातावरण जाम झाले कधी येईल थोड्या वेळनें
आमच्याकडे आता याला थोडा थोडा
हा हा हा
त्यात पण वातावरण खूपच ढगाळ असं वातावरण असले तर नकोच होते झोप येते
होय होय
कंटाळा येतोय असं वातावरण असलं की कंटाळा येतो होय फ्रेशच वाटत नाही नकोस होते कुठ काम पण नको एक झोपावे वाटते
पांघरून घेऊन झोपू वाटते
कितीदा हे होते ना तवर न हे असल्या
होय होय
खाली तर ह् आणि काय काय नाही
मुलांच्या पण शाळच नाही
हो आ शाळा
यायचं पण आवड होते बरोबर शाळेच्या टायमिंगला पाउ पडतय यायच आणि जायचे
आमचा पण मुलगा बरोबर घरात आला आणि पाउस चालू झाला.
हा तसच कि आता आमच्या मुलाला आणायला जायचाय
हो
हा आणि आता यायचं पाऊस चालू झाला बरोबर जायचं आणि यायचच टायमिंगला असते. आणि आमचा बाजारचा एक दिवस असतोय.
बाजार दिवशी तसच होते बाजार दिवशी तर म्हणजे असं ठरवल्यासारखं पडतोय मग पाऊस
हा ते बसणाऱ्यांना पण आणि आपल्याला आणणाऱ्यांना पण
शेतकऱ्यांचं नुकसान होत हो शेतकऱ्यांच नुकसान ते घेऊन येतात भाजीपाला तिथून धुन यायचा शेतातून आणि त आल्यानंतर आणि पावसामुळ ते विकायलाही होत नाही ना हा न विकताच घरला जाय लागतं एक एकदा आणि ह्या पावसाळ्यात दिवसात कसं ते भाजीपाला पण राहत म्हणजे टिकत नाही ते पावसात भिजले असे ना टमाटर वगैरे ते खराब होतात. होय पालेभाज्या तर काय आहे सगळ्या चिखलच
होय होय
ह चिखलपूर्ण सगळं कोथिंबीर वगैरे सगळे असं म हीच लागलेली अस कितक नच झालेलं असलं सगळ
हम्म
आणि काय मग बाकी भाज्या कस मिळतात स्वस्त असतात कि महाग असतात मग
ह आता जरा स्वस्त असतील आता आम्ही काय आम्ही जात नाही सासूबाईत जातात त्याच सांगतात
हा म्हणजे आता पावसाळा समजालाय ना
होय होय आता जरा स्वस्त असणार. हम्म
हम मग त्यामुळं हे भरपूर येत असेल भाजी होय आहे शेती आहे घरा म्हणजे असं घराजवळ ह आहे शेती आहे त्यामुळे तिथं पण आम्ही भाजी सगळं घालतो आम्ही शेती
हा हा हा हां
घरा घ चांगलं होत ना.
होय होय घरात हम्म हम्म हम्म.
ळ्या्यावरती औषधच मारतात.
औषध होय आपलं बिना औषधाच बरं आहे ते
हो. म्ह थोडंच चांगलंच ख म्हणे थोडंच खायचं पण चांगलं खायला पाहिजे ना. औशिक हच्यावरती हो आपण म्हणतोय पण आता ते वांगी किंवा दोडका जे आहेत फ्लावर, कोबी सगळ्यावर औष ते फ्लावरती तर एवढ हो शत. ते बघून असं वाटत की बाबा हे फ्लावर आणि कोबी कध दिस खाणी हो एवढं औषध खूप औषध मारतात त्या
हम्.
फ्लावरती ज कारण फ्लावर तर एवढं. हे आहे त्याच्यावरती लगेच कीड होत त्याला लगेचच भुर लागते त्यामु त्याला खूप हे करण औषध मारतात. ते पूर्ण घातल्यापासून औषध मारायला चालू करतात पूर्ण पूर्ण फ्लावर तया होऊपर्यंत त्याच्यावर नुतीत औषधच मार. हो खूप शन मारतात.
हम् हम हम.
कोबी कोबीवर पण तसेच कोबीवररती पणषर ूर मारत ते दिसतय पण एक एकदा आपण कोबी खरेदी केल्यावर बघायचं. पण पूर्ण असं पांढरं पांढरं दिसते वरती पावडर पावडर सारखे त्याच ते पावडर सारखं दिसतय ना. सगळं ते औषधच असते मारलेल्या वती
हा आम्हाला एवढं काय माहित नाही औषध म्हणतात ना औषध मारताय औषध मार. पण एवढं.
मारतात ते आता ग्रीन हाऊस वगैरेस त्यामध्ये तर जास्तत ते ग्रीन हऊस न पण करतात होय. आता त्या ग्रीन हाऊस मधल्या भाज्या येतात ना ते दिसायला छान असतात भाज्या पण ते जास्त जास्त वेळ नाही तिक ते आणून घरात ठेवायचंय. हो ते त्यांना सूर्यप्रकाश कमी मिळालेले असतना त्यामुळे ते लगेच होमच. म्हणजे लगेच हे होतात खराब होतं.
हा हा आता- केळी पण बघ एक एक दिसायला किती छान दिसत पण ते चव नसतात अशी
हो चौपन्नसात आणि आज आणलं ना आज दिसताना छान दिसात आणि दुसऱ्या दिवशी काळ्या पडतात. हो लगेच पिकतात आज कच्चे असतात दुसऱ्या दिवशी एवढं पिकतात. कि ते खायचंच होत नाही एवढं फिकतात.
होय.
दिसायला तर कच्च आज आणलेला असल. कच दिसतय पण लगेच दुसऱ्या दिवशी ते पिवळे होतात त्यांना बहुतेक औषध मारलेलं असतात. ते कसला तरी केमिकलमध्येध्ये बुडवतात. बुडवून ठेवले अस ठेवलं असलं ना हाकाल मध्येतेला होय आताच असतय वरच चुवळ झालेलं.
ती नैसर्गिकरित्या पिकलेलीच हो चांगली. हम्म.
ती असं घराजवळ एक दोन झाड लावलं तरी पण ते कसं आहे. ते वर्षात ना एकदाच लागते त्याला फळ लवकर लागतच नाही आमच्या इथं आहे आता देशी केळीच पण त्याला सारखं केळी नाही. लागत, वर्षातन एक घर, म ते घर झालं की झाड पूर्ण तोडून टाकावं लागतं परत दुसरं झाड येतंय. आणि मग त्याला झाडाला मग दुसरं लागणार असं होत ते, म्हणजे जास्त लागत नाहीत. त्याला फळ, मग बाकीचे आपल्या कसं दुसरे फळ असत ना पेरू. चिकू कसं असं, हे काही दर वर्षन भरपूर लागतात ना.